हॅलो
हॅलो आवाज येतोय का माझा?
हा येतोय बोल की.
हम्म काय करायला?
काय नाही बसलोय आणि काय?
काही का नाही बी
काय करत बसु बसलेले मोबाईल बघत.
सुट्टी खाल्लायसा आज?
होय झालं बी. आता महिनाभर आता परत कंटिन्युअस कामाला यायला पाहिजे.
होय होय
हम्म
हम्म काल कार्यक्रम होता ना घरात कसा झाला कार्यक्रम.
कार्यक्रम छान झाला मस्त.
हम्म हम्म नाव काय ठेवला तुमच्या बाळाचं?
देवांश
हम्म चांगला आहे कि
छान आहे रडलं नाही बाळ सांगितलं होत तुम्ही आला आणि तुम्हाला सुट्ट्या देत नाही ना तुमच्या मॅडम.
सांगितलेला हो कधी सांगितलेला हो. मला काय आठवत नाही की मला सांगितलेलं.
तुम्हाला काय सांगायला लागतच नाही ना. आमच्या दादान सांगितलं होताच की आणि मुळात मुळात म्हणजे तुम्हाला असं सांगायची काही गरज लागत नाही ना. ह
हम्म
आणि
बारीक लाव फॅन होय.
हम्म मग
काय नाही झोपल्याले मला एक रेसिपी सांगा किती? व्हेज व्हेज जेवा पिटलं केला छान पैकी. मला वेज बिर्याणीची जरा रेसिपी सांगा की हॅलो
ते बिर्याणीची व सांगते की हॅलो हो
सांगा की तुम्ही कस तुम्ही कसे करताय जरा सांगा की आवाज येतोय का माझा
आम्ही काय हॅलो
हा हा ऐकू आली बोल
हा आम्ही कायस सिम्पल करतोय आम्ही कस हॅलो हॅलो
ऐकूया लागलं काय किती हल हलो करताय.
हा याय लागलकू
ह बोला की काय ऐकू यायलय काय एकच मिनिटा रेंजमध्येध्ये येते. एकच मिनिटं
हॅलो
हॅलो ऐकू आलाय काय हा बोला की बोल कि
हा बोल बोल
हा बोल कसं करते अस म्हणलीस तू
ह आम्ही काही साधा आम्ही काय लि असं हे नाही करत नाही तांदूळ बिर्याणी तांदूळ घेतोय मी आणि पनीर पॅके घालणार आहे त बाजर वगैरे सगळं भाजीच साहित्य घेऊन येतोय बिर्याणी च वेहेज बिर्याणी च मसाला वगैरे खडा मसाला अ बिर्याणी मसाला परत अ मॅगी मसाला वगैरे सगळं घेऊन येतोय भात जरा असं पहिला आम्ही हड मसा त्यांनी टाकून भात जरा शिजवून घेते थोडं ह्याच्यावर मग भाजी फोडणी टाकून घेतय
हम्म
हॅलो भाजी फोडणी वगैरे टाकून घेऊन हा भाजी फोडणी टाक
मॅगिनेट घर
पन मग, परत आम्ही
मॅगिनेट करत नाही सा वय त्याला.
हॅलो
मॅगिनेट करत नाही स काही तुम्ही माझे केला सवय
ा आम्ही सगळं करतोय.
बरं
हॅलो
हा, ऐकू या आले की बोला,, ऐकाय लागलीय मी.
आणि मग अ
हम्म
आस थर घालून मग भाजीच हे करून तेन, तयार करतोय.
थर लावताय काय हा हा
हो
चांगलंय चांगलाय,, हां
हा
तेच आम्ही पण
हॅलो.
हॅलो आवाज एतोय काय? तुम्ही रेंजमध्ये नाहीये असं वाटतं तुम्हाला रेंज नाही वाटत.
बाहेरच आहे मी.
पावसाळ्यात होय काय हे . त्याच्यामुळ ओके ओके पावसाच्या रेंज नसनारे.
हा हा रेंज येत नाही आहे.
इस मौसम मे गरमा गरम भजी खाना चाहीए.
हो आज आमच्यात केलेत ना.
केलेत व्हय.
भजी चाई हे केलेत केलेत आमच्यात आज गरम वरून कांदाभची केलेत हं. हम्म मग . होय हम्म मग.
हम्म तब्येत बरी आहे काय तब्येत बरी हाय काय तुझी?
बरी ये. होय होय बरिय बरीय.
हम्म हम्म काळजी घेणा दवाखान्यात एकमेकाचं .
होय व्हायरल होतय.
हा.
हा हा हा हा.
हम्म मास्क लावून हँड ग्लोवज लावून काम करायचं काय नाही.
होय. मास्क काय लावतय हँड ग्लोवस काय एवढं नाही.
कायचं हो.
हम्म ती ग्लोस काही काही हे बाकीच्याल्याच की ग्लोवज घालून एवढं जमत नाही कामं होत नाही. मग. हम्म.
तेच की माझी मैत्रीण लागलेली संपदा म्हणून हाय ने शिवानी म्हणून फिरायल . ती पुणला किंवा आंबोली घाटाला जाऊया म्हणाल ती मी म्हटलं जावूया की तु- -
अ हा पावसाळ्यात जायचं नसतंय कुठ. पावसाळ्यातं जायचं नसतय कुठ.
ते धबधबा बघायला आमला येत्या फोर व्हीलर.
नाही नाही नको नको. पावसाळ्यात काय नको कुठं. मी उन्हाळी सुट्टी नाही त त दिवाळी नंतर जाऊया की. हम्म.
दिवाळी नंतर नव्हें
हम्मं कळालं.
मी बी असणार ना दिवाळी नंतर नं अं दिवाळी नंतर नं माझं लग्न ये ओ. हो मग मला कुठेच जाता येणार नाही नी. नाही बोलवणार ना तुम्ही कस मला कालं बारस सोडून खाल्लं सा. मग मी बरं लगीन लगीन सोडवतो की तुम्हाला नाही बई. मी कुणालाही लगिन सोडून खाणारं नाही ये तुला पण सांगते ये मस्त
हम्म.
हम्मं
घरातल्या सांगितलय तुमच्याकड आता कस म तेच म्हणालोय माझ्या लग्नाच्या आधी कणी तोडा सोनातो ऍडवास म्हणजे सांग की. -
हम्म्ं नको नको बा आम्हाला कायं? हंम्ं.
आमच्या मम्मी लाच नाव सागतो, बघा कसचं
सांगा. सांगा. हा हा सांगा, सांगा
हों हों ओ सांगते की
चालतय. काय नाही बसलोय. हां. हां हां चालेल, हां हां चालेल म्हणलं.
हां बाय, हो चालेलं थोड्या वेळाने फोन करते, जीऊन यात. - तोपर्यंत.
हा हा चालेल, मम्मीचा घे जा फोन, घेजा
माझा फोन कट नाही होत हाय तू करं.
हां हां चालेल. ठेवू काय? हॅलो, ए थांबरे जरा.